निक कोरपत्या जवार मपली गाडे लागला रह दे चालू चालू काही होत नाही आणि आमचं काम बी करतो फोन बी चालू रातो आमची गडबड चालू
इे फ्रेश कालाहता पा रिसटेश केलं म्हणलं त्याला परत पाहते नंतर ल एवढा कॉल झाला
ती तुमच पहिला ना एक नंबर लावला त उचलल्या गेल ना त कॉल धून घेतला त्याून झाला
हा
शून्यत हा धरून घेतता ते कॉलीे उताला ना आता शून्यवऊ जातो पण मग त्याचे पैसे नस नाही एखांद्याेळेस मग
हा हंग राला काय
अव नि बुराल
हा
ते माझ जात मग नाही पाहालं होन काां बी चालू आहे
काय निन चालू आहे
कपशी
हम्म हम्म
तुमच्या फो तुमच्या फोनवर बाकी काही फोनले पाटापट लाववर ना तुमच फोनला काय प्रॉब्मवला मग
होऊ ना ते अपडेट करा म्हणे अपडेट केला आता ते कार्य ऍप अपडेट केलं आणि रिफ्रेश केलं
हव का लागल मग आता
ोडं घाल्या लों पहिणार आरती ब काज
आह
आरती भी आहे
कोण
आरती
आरती कोणती
बथोंडेचीी
नाही नाही
सका
तिन आता आमचे आमच्या शेतात नी असती
तुमची ती मोठी ताई आली होती इकडं कॉल
काय आला
घ्यायच्या होते कानातलं पडायला आलेत
हा का ह
मग आपण तुमच्या जमपारा मध का आम्ही तुमचा अस त पायकड का सांगू बी नका ते म्हणले त कुडती आपण आपलं काम करून ते बचत गटाच्या बाहया नीट लागती ह स्वप्नाली ताई व स्वप्नाली ताई
हा.
वरुून ये ती वरतुून य ते
मग कामावां नाही ते आपण त्यायचं काम करतो क समजा त्यायला विकायचं काही आहे वरतीिथ आहेय का नाही? इथोडीच गेम खेळ्या वाणी आहे काही.
त्यांचं काहीतरी आसनच ना वर.
मग?
हा.
ते आपल्याला समजा काम देते फोनवर आपण त्याच कम्प्लीट करून देतो आहे का नाही?
हा. कामच
ते कॉल कायच झाले बाई गंतरचा दहा मिनटं राहत ते.
मनिषा ताई बी करते ना?
हा.
मनिषा ताई बी करतिया.
हा गण बाया करते तेच म्हणलोतो आता आलगीता तच सार घर अय.
पण का बरं?
हम्
अरो घर
हा कार घर पावणेरावळी बी साारी देी ना
बरंय बाई
त बाकीच्या बायालानी गेले पण मग पावणे रावळे सारी बरी तिच्यावाणी.
तिचा तिचा फायदा करून घेती न ती?
सी आर पीन मग गटाची तर तीर अस तिच फायदा करते मग बाकीच्या गरीब दुबळा व्हायला द्यायचो ना? माय बाप बी तिकड बहिणी बी मेवणे बी ननन नंदई
बापरे बापरे.
सासू सासरा नवरा जाऊ बाय दे सगळे न किती दिवस पाण सजे अस होतो त्या त्यामध्ये एवढ्या बाया किती होतात त्या अर्गीस प्रत्येक गटातल्या दोन दोन बायाला झाला असतं ना.
गावात घ्यायच्या म बाया?
मग बाय बोलू राहिला आता किती मी माहिती जाला माहिती
आता मंगळवारी काय मीटिंग म्हणली फोनवर आज येणारे बणी संध्याकाळी
काय?
ग्रुपला पाटेल म्हणलं ती ना कायच मिटिंग घेत. ग्रामसांघाची उद्या आहे ना?
आज ये?
नाही उद्या उद्या फोनवर ग्रुपला नाही वाचला का तुम्ही?
नाही वाचलं
तुम्ही एक बी पेमेंट उचलेल नाही का मग याच कार्य च्?
ह ह पाच झालेली माझी.
नाही पहिलं बी ते. काटाच वय येलो होत पहिली चिट हा. म तेचं म्हणतान घेतलं.
हम्म.
आलेले.
ई केवायसी करून घेणे. ई के वयसी करून घेणे. फैसेच्या स्वयं साय समाच्या आप नावर रा आप मंगळवारी रात - - त्री त्यावेळी सचि तली का
हा. दा स्वप्नाली ताई.
हम्.
सोन्याचा भाव काय झाला?
चौदा हजार.
आं.
दोनशे. चौदा हजार दोनशे.
ह का कोणी म्हणतल दाहजार बाय आता काही तोडी तेे.
नाही ओ बाई
आ.
काय त्या्या रोजच्या दुकानावर राहत्या ना.
मं.
ते युट्युब वर पाहत आणि का इकित्या.
त
वरखर नाही रात.
मर चौदा चौदा हजार दोनश. अ मला दिदीला पुडकं करायची. आधी या पाहिज ना आपण आणे नंदाबाईच्यात म्हणून पाहिल. येईल इकडं बर आहे पण पहिली आतलीच गांजली आहे ना. तू म्हणी नाही डबल काम जमना आपण त्या तिथलीच हाय. काय माती का? आल्या हूं.
अ हूं.
अरे वा
हो.
आहे आतुकडचं ठेवा म्हणल.
हो..
ज्याला लावाचं त्यांचंच नंबर दाबायचा ना,
होव.
बघ
नऊ मिनटं झालेत की एक मिनटं राहिला. मग ते वाचून रेकॉर्डिंग वरवर त्याला काही येवढ वाचता येत ना हं. चला साध अंगडच नाही, करून द्यास पोरीस लागल पोरी झोपल्यावर
चालू ठेवावां बंद करती.
हौव.